हॅलो! हा बोल.
पहिला कॉल हाय बघ माझा.
होय अरे माझं कनी असं कॉल कट करून प नाही परत लावला तरी कॉल काउंट झाल्यात. विषय कसा माहितीय काय तीस कॉल मध्ये अं हे अं एकशे ऐंशी मिनटं कंप्लीट करायचे आहेत. टोटल तीस कॉलच कंप्लीट होतील असं हे नाहीय.
हम्म.
आता बघ माझं एकट्याच कॉल डी सिक्स झालं? आता आने एक त्यांच कॉल डी सिक्स करतो पहिला कॉल डी सिक्स करू नव्ह.
हा आणि काय कर आता ते आले की नाही एकोणऐंशी रुपये.
हा तर मग मला गेम खेळायचं.
एकशे पंधरा एकशे प आता तेजं एकशे वीस कायतर तिथं कायतर राहिलं असेल शिल्लक ते परत बाय कर आणि आणि सगळं मिळून सेल कर. सगळं मिळून स सेल केलास कि ते विड्रॉ होणार बँकेतन पैसे पहिला आणि तुझ्या
अरे हेचं, अरे हेचं, हेच होईना, ओपनच होईना ओपन घातल्यात. अरे! प्ले स्टोरला प्रॉब्लेम आलाय, नेटवर हुतय का बघ.
हा झालं हा इन्स्टॉल कर ये नंतर मग नंतर म नंतर म मी पण खेळतो का सगग त मला आता गेम मरते आय घाले दहा वेळा काय बोलू परतलाव परतलाव